तव.. स्वयंपाकाला सुरुवात केली की नाही... हां मंग काय एका दिवसात. पूर्ण केले असते ना म,
हा ना हे दहा धा मिनिटाचे म्हणजे दहा मिनिट द्यायचं म्हणजे, कायसा कॉल करायचा अस गेलं एक तास.
हा समोरची ओळख असली तर शक्य.. बोलू काही पण जर ओळख जर बोलायचं म्हटले दहा मिनिटं काय बोलाव ती पणच्यात...
तेच ना.. मगशी मी ना सहज.. याच्यावरती ग्रुपवररती मेसेज टाकला. त्या त्यातई म्हने हो मी प्रिय म्हने कर म्हणे कॉल, केला तर म्हटलं तुम्ही कुठुं बोलाता म्हने कोल्हापूर वरून.
ह...
म्हटलं आता काय, मग बोलले असंच थोडं थोडं हे थोडं ते असं पाऊस पाणीच असं बोलले.
हम्म
दहा मिनिट झाले म्हटलं मग मी आता करते बण परत करू का म्हणे नाही आता उद्या करा म्हटलं ठीक आहे.
हा हा मता,
काय बोलायचं असं होऊन जात ना.
होय आणि सवड असले तर बोलतील पण काहीतरी चालू ठेवतील पण जर कामात असल्यावर मग.
तेच ना मग तेचून जातय.
त्याच्यामुळेच काय बोलावतीच पण त पडून जाते. बबलून मला, सांगितलं म्हणे तुम्हाला मी एक नंबर देतो. तुम्ही फोन करा म्हटलं कोणाचं देवू राहिल.
हा हां.
म्हणलं त्या मग म्हणे ताईंचाचे तुमच्याच न नंदाचा आहे. बोला म्हनी.. म्हंटलं मग चालल मग ओळखीच असं म्हणजे मग काही नाही वाट.
हा अह माझं काय झालं मी ताईच्या ह्याच्यावर केला तिचे एकशे ऐंशी मिनिट. कंमप्लीट झा दाजीचे तेच झालं. मग बबलू बबलूला केला बबलूच तेच झालेलं आहे. मग म्हंटलं, तीघांची कंप्लीटी म्हटला करायचं कोणाचा फहोन असंण कविता. ता तू म्हणे मम्मीच्याच्यावरून कॉल कर दिवशी ताईनं करेल होतो. पण त्या दिवशी म्हण म्हटलं मग. करते. मण तिन काय कॉलच.. कंप्लीट केले नाही, मग म्हटलं ताईची बाकी मग म्हटलं चला आज करू म्हटलं. त्याला दोन तीन वेळेस फोन केला त्याव मग. तो म्हटला का थाम, मी तुला एक नंबर देतो त्याच्यावरती कर, म्हटलं कोण ये म्हणे ओम. माने म्हणे मग म्हटलं ठीक आहे, दे म्हटलं.
हा हा.
खरच म्हटलं.
बाकी तुम्ही, येकटयाच आहे का दोघंजण?
आं.
हे, घरी जाऊ. हा का? हू हू. नणंद हायि
हुं.
नणंद बाई पण एकटेच ये का?
हा एकट्याच ये त्यापण.
हुं. हात धुवालय.
करा सबमिट. दोन अडीच मिनिटांचा झाला परत होईल एखांदा म्हणजे हुं.